हॅलो हॅलो
हॅलो येतोय आवाज?
हां हा येतोय. बोला.
हम्म चहा घेतला कि नाही अजुन.
चहा तीन वाजता घेतला होता आता खाली गेल्यावर होईल परत.
डबल डबल च्या लाडवला तुम्ही.
चालायचंच मग आता डबल नाही दिवसातून खूप वेळेसं होऊन जातो.
पण चहा मुळ भुक मोडून जाते.
हा.
सवय झाली आता कोणाला पण ठेवला का थोडासा घ्यायचा.
हम्म.
हं.
असं म्हणजे घरात कुणी जास्त माणसं असली का मग असं करून प्यायला मजा वाटती.
हा एकट्यासाठी नाही, करत बसत कोणी.
हम मला कंटाळा येतू, एकट्यासाठी करायचं मग मी करतच नाही.
हां हां.
संध्याकाळी बरोबर माणसे येत, आपण नाही म्हटलं तरी ते चहा ठेवायला लावीतच.
हा मग बरोबर आपण, घेतोच मग तेव्हा.
मग ते होतच बरोबर त्याच्यामुळे मग आधी घेतच नाही मग मी.
हं मम्मींना ठेवायला लागतो ना यांना पण लागतो ठेवायला भाऊजींना त्यांच्यासोबत होतोच.
चाचे वेळेला चहा लागूते.
हा त्याना पण लागतो.
त्या दिवशी तर दोन का आडिच वाजले. त्या दिवशी चहा पेत होती चा. बोलायचं म्हटलं पी पोर रडायला लागली.
हम्म हम्म.
गेले मी मध्ये निघून. अडीच तासच चहा पित होती.
हा कधी पन‌ मनात आली. एक वाजता दोन वाजता कधी चहा ठेवायला लावतात. तेव्हा तर उन्हाळ्यात पण पिताते. ते म्हणतात चहा पेल्या का फ्रेश वाटत.
फ्रेश वाटत उन्हाळ्यात कुठं, फ्रेश वाट आधीच गरम होतं एवढं.
हं हं. दुकानात डोका जाम होता ना.
हा ते आहे कोण काय प्रश्न विचारेल, तो कोण काय विचार ते.
तेच्यामुळे. बाकी घराचं काम किती, राहिलं अजून
फरशा डाकल्या यायचं ना, ऐकी दिवशी मॅट चक्कर मारायला.
बापरे कधी येन होईल आता. फरशा टाकायचं. हा.. या शनिवारी होती. आता या शनिवार नाही राणार पुढच्या.
रविवारी राहते ना.
हम्म.
ऐके दिवशी आपण दुपारचं, जाऊ मग
हां चालल ना.
गण्याला ही घेऊन जावू, गण्या लै भारी खेळतो.
त्याला मोकळा वातावरण लै आवडतय.
हम हम लय भारी खेळतो ते काल एक होत. यांना म्हटले धरावो पोत्यात भरा याला. आधी नाही मग, तुम्ही ग म्हणजे असं घाबरत नाही. असं दाखवित मग पोत घ्याऊ याला पोत्यात भरा हं.. मग लागलं घाबरायला.
हं..
ते किड्यांना पण घाबरत आहे.
हम. तेचं निलू काका म्हणतोय. मासूम दिसतो म्हणजे, असं एकदम शांत पोरग आहे अस वाटत. म्हणे हाय पण लय डांबिस ये, पण दिसतान असं दिसतं. डॅबिस हे काल काकूला, तेन सांगत होतं बाई.
दिसत तस नसतंय.
हम् हम्म. काल त टाललं लगेच मधीच आला मधीच आला, मग म्हटलं मी कोणीच नाही शेवदादा झोपला बाळ ही नाहीये म्हटलं आता.
त्याला लै आवडत ये तिकडे यायला.
किळ तिडं पण काय आगाऊपणा नाही घरी तिडं
हा तिथ नाही आगावपणा करीत
एकदम शांत बसून राहत त्या दिवशी शिरा न भात केला होता ए नाही ये ना भात घालतो ते म्हटले भात नका त्याला तिखट एवढा भात घाल तुम्ही शिरा द्या म्हटलं त्याला तेनी शिरा तोंडात घातला थकून टाकले भात दे मला म्हण
तीवणात भातलेय खात ह आम्ही जरी जेवायला बसलो ना एकत्र ताटातलं दुसरं काहीच खाणार नाही. फत भातच खाईल.
तिखट झालेला होता भात. तिन खाला एक घास भात खायचा आणि पाणी प्यायचा, म्हटलं ची नको म्हटलं मग तिखट लागलं. त्याला म्हटल भात खाये, शिरा घे थोडसा तोंडात घालून थुकून टाकला.
तर ह जे आवडल तेच खातो ते.
हम्म.
भात आवडतो.
बर आहे मग?
हम्म सारिक ताय कधी गेलं तिकडं?
उद्या परवा ई
हम हं
पिल्लू येतय आमच आताय गेल थोड्या वेळात हं हम्म पाणी बसलाला गेलं का घर गागट्याच घर्ष शांत वाटते
हा नंतर नंतर त्याची सवय झाली ती गेल्यावर करमणार नाही तो मला
हा ना तेच ना म ते एवढे दि
का हो ती सारखी रडते मग तिच्या वली रड बांधून आणायची ना
नाही का सारखी कुठे रडत तिने, अशी सवय लावून ठेवली तिथे अरे खाली खेळती खेळती ण मग माणसाना पाहिलं क उभं राहिलं का उचलून घे म्हण उचलून घेतलं का बरी राह मग
हा का नाही मग ते असं बाहेर आवाजे ह बाहेर आवाज येतून तिचा मास वास काय
नाही नाही ति रड म्हणजे तिथं हट्टी तिला ज त गाग घेन तिला लवकर उचललं नाही ना मगला रडत मग
हा काय हा हा
आजी तर रडली चुचू घ्याय थोडी कुण आणली गलं की चुचरू घ्याचे म्हटले हे सीझन चालू झाल्या होती ती प काही तरी करू दिल
नाही काहीच नाही करून देणार ती कस आता जशी सवय लागेल तशीच ती नंतरच सवय लागेल तिला
अ तिचे पप्पा तर त्या दिवशी पहाट सहालाच रस्त्यावर फिरवायला चाललंत
ये बापरे
बाहेर थंड वातावरण म्हटलं आपण स्वेटरच घातले त्या पहिलं कुे येऊन लला उद्या परत त उठ चालता म चालयर गं थोडे पाऊल टाकणे हो दे मग
सवय लागली तर घरात आजीबात करमत नाही.
करमत नाही मग
ह
सारखी बाहेरचाला बाहेर चाला म्हणते पोरं आपणच सवय लावायच्या नाही आलंय आताच
हम्म हम
आलाय मित्राला येऊन आलाय घरी
शंबोलाता्
हो येत आम्हाला पण
तुमच्या पण ते मतदान कार्डचे फॉर्म आले असतील ना
माझ नावणे लागत
तुमचं मतदान यादीत नाव नाहीये?
मतदान नाव यादीत नाव आहे पण मग ते काहीतरी काय डॉक्युमेंट काहीतरी जमा करु राहिले त्यात माझं नाव नाहीेये आहे यादीत
नाही का
हम् ह
मोबाईल लावायचां ना का बरं नाही काय
नाही त्याच्यामध्ये ना त्यांना काहीतरी डॉक्युमेंट नाहीये ज्यांचे काही कास काही आहे ना त्यांच्यासाठी त्यांचे नाव आलेले ग्रामरचे अजून माझं ना अरे लिखो पना तुमची नाव नोंदणी करायची आहे का अजून
नाही माझं झालेलं आहे माझं मतदान कडपणा आलेलं आहे मी मागच्या वर्षी कधीतरी मतदान त्या मतदानपण
हम् मी पण केलेले आहे दोन टाईम
हा हा जेव्हाच तेव्हाच केयला लागल झालंला लगेच
हा माझं लग्न झालं तवा्हा केलं आणि मत मतदान कार्ड माझं कधी भेटल आता दोन वर्ष झा दोन तीन वर्ष झाली तेव्हा भेटल मला
अरे देवा लय लेट आलं
हा लग्न झालं तेव्हाच मग म्हणजे पाच महिने पूर्ण होईल नव्हते तेव्हाच नाव नोंदणी करेल होती
हा हा
ह हो ना
बरं चला
कढले काढले
बाकी आजुन काय म्हणता
बाकी काही नाही सगळं तुझ्याकडे आता
माझ्याकडे माझ्याकडे काहीच नाही साध्या
म्हणजे मग माशी कशी तयार होती काकू संध्याकाळीच येतील आता घरी
नाही त्या दुकानात बशीलच राहतात चार साडेचार पावणे पाचला येतील घरात
मला वाटलं माहरी गेले
नाही आज काल मला बरं नव्हतं हा आणि आज श्रीयांत थोडाच तापत होता मग आज पण नाही गेल्या त्या
हम हम
हम
सी सी हम् ठीक
झोपल्या होता का नाही
काहीची झोप येती ग बाई झोपले होते थोड्या वेळ ताईच फोन आला मग उठली मग तसं म्हटलं चला आता आपण एक घेऊ करून फोन
हम् हम्
ठीक आहे बस ना याच त द उत
मग तुमही अजून कोणाला केले हो
मी मैत्रिणी ना माझ्या त्या आडव्या गल्लीतल्या गटातल्या हम्म
हम् हम
ना केलता राजी कताय ना ह
हम्म हम् ब अंबावांच्या फोनवरती केला असेल तर कोण बोलला
त्यांच्या याच्यावर केला होता मग एक कॉलवररती बोलले ते दीपा
ह
मग ते म्ह बस काही रोकला त म्ह नऊं रे न वाजली ना अस चालं मंग अमोल भाऊ कडे गेलो मग आम्ही सग
त्यांना म्हणा या निमताने तरी जास्त वेळ फोनवर बोलात अशी बोलते नाही म्हणा
हं मग आम्हाला त्याच्या मग तेव्हा ते दोन कॉल केले तेव्हा ते त्यांचे दोन माझे दोन पूर्ण करून घेतली मग आम ते यालेयेत खेकतय राधिका ताई मी सांगितलं म्हणे ताईंनी तुझे पूर्ण झाले तर मग तुला कॉल नाही येणार बापू त्यांचे मला म्हटले मो सांगून देऊन माझे आठ आठ रहिले असतील आता आठ आणि दोन झाले सात राहिले असते
हम् हम्
आणिखी तर
मग माझे पाच झाल्यावरती चार राहील अजून चार परात दुसऱ्या कोणाला करायला लागत
ह ते असे तर लुकरच तस येत राह त्यां त करतच राहायची मग सकाळे सकाळी कळ केले ना एकाच व्यक्तीला पाच पण कॉल होऊन जात
हा
हे तर होदा
चलाय चाल च बचत गटाच तुम्ही कधीपासून आहे बचत गटात हा
तुम्ही नाही का गट खोलेल
नाही माग विचारलं होत त्या बायांनी पण तेव्हा नाही म्हटले मी मग नंतर दीपक अण्णाने नेले होते आधार कार्ड पॅन कार्ड जे जे रॉक्स मग म्हणे अजून नाही खोलले जेव्हा खोललो तेव्हा टाकू मणे नाव
पुस्तक फाटल रे क
चला कट करून परत
नाहीको अजून थांब हा झालं झालं
झाला ना
हम हम हो फ आहे